हा हा नाही नॉन व्हेज खाताय तुम्ही
होय आमच्याला खातोय तुम्ही खाताय
खातय आम्ही पण बिर्याणी कशी करताय तुम्ही
चिकन बिर्याणी
हाच
चिकन चीज ना हा रेसिपी सांगतेय तुम्हाला मी. मी माझ तुमच्या पद्धतीने करते तशी, मला कसआहे उद्यापिन आमच्यात बिर्याणी हो ते सारखे होतय महिन्यातर दोन वेळा होतेच. आवडते आमच्यात हा हा त्यांचं तांदूळ असतय. रेशनच तांदूळ आणायचा.
हा ते कोलमच असत्या काय दुसर हा तांदूळ
उद्या बिर्याणी जर करायची असली बिर्याणीचा तांदूळ मिळतोय की किलो एक किलोच पॅकिंग असतय. शंभर रुपयाला काय तर एक किलो असात्यात. ते हेच मग त्याच्यात आणि दोन वेळा कर म्हणजे अर्धा अर्धा किलो दोन वेळा वापर. ते आणि उद्या जर मला बिर्याणी करायची असेल तर मी आदल्या दिवशी चिकन आणतोय.
हा
आणि आदल्या दिवशी त्याला मॅरिनेट करून ठेवायचं. मॅरिनेटसाठी काय करायचं चिकन पण स्वच्छ धुऊन घ्यायच.
हा
काय आणिआ एक कधी दही घ्यायचा. आल लसणाची पेस्ट थोडस तिखट, मीठ आणि धन, जिरं पावडर चिकन पण चिकन मसाला
हा
आले लसणाची पेस्ट सांगितली का? हा ते ते सगळं कालवायचं नई आणि त्यात चिकन घालायचं चिकन च बस आणि ते पूर्ण मिक मिक्स करून प्लेट झाकून फ्रीजमध्येध्ये ठेवून द्यायच
हा
दुसऱ्या दिवशी काय करायचं अ आपण जेव्हा करणार असत त्याच्या आधी अर्धा तास ते तांदूळ भिजत घालायचे अर्धा किलोचे चिकन अर्धा किलो आणि तांदू अर्धाळ घेतलं की बरोबर एक किोची बिर्याणी तयार होता
हा
तुम्हाला प्रमाणासोबत सांग ते सगळं व्यवस्थ आणि मग अध तांदळ घ्यायचे ते भिजन खायचे करायच्या आध अर्ध तास भिजवायचे तांदूळ आणि ते तांदूळ भिज पर्य काय करायचे मो त कांध घच आणि पात अस ते उभे उभे चिरायचे आपण कचिकन कराला असं ठरतोय ना तसे पणदम प तचरायचे पण ते तळून घ्यायचे मला फक्त ते वरती घालायचे बिर्याणीत असतात ना तळेलेला कांदा तस ते ठेवायच तळुून घेऊन बाजूला ठेवायच
हा
ते चार कांद्यांच फेव्रट ते लग्न त्याला बरिष्ता म्हणतात ते वेगळं ठेवायचं आणि परत ना नंतर ना आणि चार कांदे शिरायचे हिरवी मिरची तमाल प क त्र मोठी बेलची बोन लाव का आणि दोन तीन ताळमिरीे घ्यायची म्हणजे जास्त तिखड नाही होणार आपल्याला जास्त सरका मारलेला नकोय ना लहान मुलंच नकतात घरात ते निरातन फोडून घेऊन आपला मोठ असा त्याला काय म्हणतात मसाला वावड मसाला असतो ना आपला हा सगळा मसा लवंग त तमालपत्र आणि सगळं होते ते पहिला कांदा भाजून घ्यायच हिरव्या मिरच्या एक दोन घालायच्या आणि तो मसाला घालायचा हसला हे तमालपत्र आणि हे सगळं कोरडा मसाला
हा
ते भाजलं ना व्यवस्थित वास होत र्यंत म्हणजे आता आलेलंच पै घलायचे पण थोडेसे
हा
मग हे चिकन असत ना आपलं पहिला मॅरिनेट केलेलं ते शिजू घालायचतात पाणी घायच च पा आणि त्यात आपलं दण घात त्या पण सुटते ते तेवढ्यातच शिसत तेवढं ते शिजू घालायचं गॅस बारीक करून पंधरा वीस मिनटच ते दुसरकडे एक मोठं बात ते ठेवायचा
हा
एक दहा तांब्या जास्त पाच सहा तांब्या पाणी घालायचतात अदल्टरचे
हा हा
म्हणजे तांदूळ आपल्याला शिजत घालायचय त्यात एक तमालपत्र आणि इथे स्टार फुल असते ना तो मसाला घालायचा पाण्यात टाकायचा थोडेसे जिरे टाकायचे आणि ते तांदूळ घालायचे आणि लक्ष देऊन शिजवायचे जास्त तशीच वेज नाही चालू होतो असं आपल्या न गुस तेवढं शजवायंथांतो लक्ष ठेवून, म्हणजे आपल्याला पाणी निथवून घ्यायचं. ते तांदू शिजवून, परत आपण लेयर लावणार आहे ना चिक दम बिर्याणीला. एकावर एक एकावर एक थर लावायचे असतात त्याला. म त्याच्यासाठी तीथे लक्ष ठेऊन हे करून घ्यायच मग शजला ना. तांदूळ तेवढ ऐंशी टक्के. मध्ये आपल्याला गाळनीत अ पुरणाची चाळण असत्याना त्यात ते तांदूळ गाळून घ्यायचे, पाणी गाळून टाकायचे त्यात म्हणजे आपला भात तयार होतोय आणि तोपर्यंत आपल चिकन पण शिजलेल असतय. शीजायला ठेवलेल असतय आपण ते. समजलगा तुम्हाला?
समजलं समजलं म्हणजे थर बिर्याणी म्हणायची काय एक प्रकारची?
हा दम बिर्याणी थर हा थरवाली थरवाली थरवाली बिर्याणी करतात ना असं मुसलमांच्यात असत्यात ते, ते तशीच बिर्याणी करते मी दुसरी. म ते दुसरका आपण करतोय. ते म ते चिकनचा भात होतोय.
होय होय चिकन.
चिकनचा भात वेगळा, बिर्याणी वेगळी ती.
हा हा.
तस. म लेअर लावायसाठी काय करायच? जा. मोठ जाडबुडाच पातील घ्यायच आणि त्यात पहिल्यांदा आता भात घालायचा भाताचा एक लेअर लावायच. त्यानंतर ग्रेव्ही लावायची म्हणजे ग्रेव्हीचा रस खालच्या भातात पण उतरतोय आणि वरच्या ते पण, म्हणजे पहिला भाताचा लेअर लावायचं. मग. थोडीशी ग्रेव्हीच चिकन पीस ग्रेव्ही घालायची. ग्रेव्ही तयार होतय पण आपण त्यात द दही वगैरे घातलय त्याच्या मुळे त. हे तयार होते नाही आणि मग परत भात असं लेअर लेअर लावायचे दोन तीन लेअर होतात
हा
मध्ये जा ण आपल्याला आवड तो कांदा भर बरायचा कोणता ऊं ठेवलेला असते तो तू पाच एक दोन चमचे घालायचे वरून घालायचे साजूक तोप असते ते पण छान होत आणि आपल्याला कलर पाहिजे असेल तर पाण्यात थोडस ालून आपण असं ते थोडं थोड थोडं टकतो म्हणजे ते मिकस होऊन जाते ना एकदम मिक्स नाही होत तेवढाच कलर येतोय असं तस कलर द्यायचं आणि छान त्या ूनला हो तर वजन ठेवायचं आपलं खलबत्त असं ना छोट मी खलबत ठेवते आणि दहा मिनट बयची गॅसवरर नंदनेत एकच बाप करायची मग गॅस बंद करायची म्हणजे खा लागत पण नाही आणि त्या ग्रेव आणि भात त्याचा च एक
हा हा हा
दहाच मिनिटं करायची फक्त दम द्यायच त्याला
दहा मिनट का
हा दहा म्हणत दमच ह प तर प्लेट वर ते प्लेटची वाफ बाहेर जाऊ द्यायचं ना त्याच्यावर काहीत वजन ठेवायचं आपल्या आलेलं कुाोछ
हा छोट हा हा
तो ठेवायचा म्हणजे बा बाहेर जाणार नाही पले प्लेट आणि पातेला बरोबर मापचच घ्यायचं
हा हा
बाहेर येत नाही छान असा बिराण्याचा सुगंध त्यात राहतोय ना खायला घ्यायच्या वेळेला असं खाली वर करायचं एका बाजूनच काढायची आणि मिक्स करून वाटायचे म्हणजे पीस आणि भात रंग वगरे आपलं सगळं वाढलं जाते प्रत्येकाला हा व्यवस्थित वाढली पण जाते सा ना काढून समजलं तुम्हाला
म क
हा मग तशी करून बघा तुम्ही कस करता मग
कसा
तुम्ही कशी करता
अ बिर्याणी मी कधी करत नाही मम्मी करते आम जिथ तु्ी सां त्याच प्रकारे कर तेता दुसर सांगितले का नाही पण ति तांदू थोडा शिजवून घेते ते गाळून हे करून ते तसं करत आहे मी कधी कर नाही
हा मी तसेच सांगितलं ना तुम्हाला जास्त पाणी ून आपण भातानच घ्यायचंतं मग असं मोकळा मोकळा भात होतो होते ना
हा हा हा हा
करून बघा मी तुम्हाला सांगितले अशी तुम्हा सज ना रेसिपी तुम्हाला काय
सज समज हा हा रुचारते काले आणि ते खेळा हम् दपाटी करताय का तुम्ही
धपाटे मिक्सअप त्यांच्या असतात ते करते की.
हा ते कोणतं कोणतं पीठ वापरताय त्येला.
ज्वारीचं पीठ.
हा.
गव्हाचे पीठ बेसन असेल तर तांदळाच पीठ घालतोय म्हणजे कधी कधी अस ते कधीध नसते तांदळा पीठ काय रेगुलर नसते.
नस्त हा
तेव्हा घालायच नंतर गव्हाच पीठ बाजरीेच पीठ हे ज्वारीच पीठ बाजरीेच पीठ अस तीन ती सगळी पीठं कालवायची आलं लसणाची पेस्ट घालायची मिरचीच करायचं असल तर मिरचीच करायच किंवा लाल तिकटाच आपण करतो चटणीच ते करायचं त्यात जिरं तीळ कोथिंबीर जरा घालायची. मळायचं जरा आणि थापून कर तुम्ही लाटून नाही
हा अ थापूनच की असं होय लाटून पण करत्यात तर लाट त तर तेो चौव नाही आओ
हा तेच की ओला रुमाला ओला करायचा पाण्यात हा.
पाणी लावून जरा जरा हे करायचं
त्यांना एका बाजूने भाजून घ्यायची आणि वरच्या बाजून ताट झाकायून शिजवायच. तसच हा एकाकडनं भाजायचं म्हणजे खालून भाजतय. वर ताट झाकायचं मग ते वरून पण शिजले जात शिजून हे निघतय त्याला चव ये ना
हा हा
भरपूर लसूण मिरची कोथिंबीर जिरं याची बारीक भरड एकदम बारीक पेस्ट नाही करायची पण भरड करायच कुठल्या सारखं आपला खरडा असतो नाई तस तस करून त्या टात मलाच मीठ घालायचं टीव पण घातलं तर चालत आता तुम्ही भजताना ते घातले तर पण चालते किंवा पेटात घात तर पण चालते छान लागते ते आज
लागतात का
दह्यासोबत छान लागते
दह्यासोबत हा दही दपाटीस ते विकायला पण असते
हा दही असत्या चटणी असत्या जी शेंगाण्याची
हा हा हा
जास्त करून मिरचीचेच झधपाटे हिरव्या मिरचीचेच करतात तित्ताचे काय जास्त होत नाही
ते आमच्या आजी काय करायची वांग्याची भाजी अशी करायची म्हणजे हे पण करायचे अशी मिक्स पीठाची आणि मिक्स पीठात हे वांग्याची भाजी शेंगणाच कुठे घालून ते पण त्यातन मिळायचं आणि ते पण थापून करत होते
शेंगदाारचं गुठ
होयशा म्हणजे वांगेची एक प्रकारची भाजीच म्हणजे आता शिल्लक तन राहिले हा म्हणजे ते करून नाही शिल्लक राहिले की भाजी अशी करायची
हा मग तेच की उरलेल्या भाजींचे थालीपीठ पण होतातच की त्यात पीठं मिक्स करायचं आणि करायचं च
पण हा ते
हा ते पण करतात त्याला पण चव येत त्या पण ती भाजी उरली तर करायचं आणि धपाटेच करायचे अस ते वेगळं ना असं म्हणाले हा ते बायकांच अस आयडिया असत
होय वय कॉल हे झा का का